हा बोल
ह आता बोलू नाही वाटत ते तरी पण बोलावं लागेल ह, ह
किती गळा दुखायला लागला, घसा दुखायला लागला. बापरे बापरे बापरे बापरे, चालूच आहे ना कंटिन्यू.
अगं मी म्हणत होती, ते काय झालं मग. अमृता मावशीना पण इथे आली होती ना मग अमृतमावशीला कसं ह. अमृता मावशी, नीता मावशी येणार होती नीता मावशी होती ना इकडे तर ते कसं झालं मग ह तर मी तर मावशीला मी बोलवलच नाही. आणि ती, काय म्हणे मला. म्हणे माझी परिस्थिती नाही म्हणे, त्या दोघींना साड्या घ्याव लागेल म्हणे मावशीला आणि तिला.
हम्म.
तर मग म्हणे, तू बोलवशील मी बोलाणार नाही. तर राग येईल म्हणे मग.
येईल म्हणे हो बरोबर ये.
मग मी म्हटलं जाऊ दे बाई, मग मी बोलवत नाही मग मी काही. फोर्सच नाही केला त्यांना. तर मग त्या तिला राग आला होता.
अच्छा, आता राग काय यायचं. कारण बरं राग थोडी उद्यावा लागतो असा.
नाही असं वाटतं न हो कोणाला पण यांनी आपल्याला म्हटलं हो हो‌ उन्हाळ्यात ये म्हणून.
हम्म बरोबर ये.
आणि ऐन वेळेवर ये म्हटलं नाही. त्यांनी पैसे वगैरे जपून लावले ठेवले होते.
अच्छा!
अच्छा, हम्म. मग त्यांनी काय केलं माहिती का, आम्ही बोलवलो नाही म्हणून त्या मग. अक्कलकोटला कोटला पंढरपूरला गेल्या.
हस्त.
ह त्यांचं मग तेवढं झालं, अधिक महिन्यात तेवढं झालं देवाचं.
हा बरोबर ये.
मग मी म्हटलं की नंतर मला कळलं असं. तिला राग आला म्हणून.
हा. ‌
मग मी म्हटलं तिला तू असं कर म्हटलं, आमच्याकडे दिवाळीत येऊन जा म्हटलं.
हां.. बरं झालं बोल्या.
हम्, दिवाळीत म्हटलं वैष अमृतालाही बोलवून घेतो, म्हटलं पैसे कमी ते. तिकडे चालली जाईल तर, मलाही करमणार नाही मग.
हम् हम्म.
मग हे चार पाच जण चार पाच दिवस असले माझ्याकडे. ते माझी करम न काही होऊन जाते मग.
हो बरोबर आहे ना.
हो की नायी?
अं.. ह ह.
तेवढंच मग वेळ माहिती पडत नाही.
वेळ नाही माहिती पडत करेक्ट हाय. हम्म, घरात इतक्या पाली झाल्यात बापरे बापरे बापरे.
हम्म.
नुसत्या पारस फिरतात ते दिसत ते फिरत ना अ गरघर गरघर फिरतात नुसत्या.
आता ते पप्पा पण घरी नसतात ना त्याच्यामुळं त्याचा इलाज काही होऊन नाही राहायला आता काहीतरी करावं लागेल.
हा कराव तर लागेलच काहीतरी चला आता. आपली शॅम्पू पण कधी येणार आहेत काय माहिती बोलत हो ते आज आज येईल आज येईल चालू होतं मग अजून आले नाही बाबा.
हां. उदयाला येई
होय. काय माहितीय आता बोलले होते बर का तसे ते म्हणजे मेसेज आला होता. की आज येतील असं तसं शॅम्पू पण अजून काही आलेच नाही ते शॅम्पू.
अच्छा!
ह.
तास पूर्ण झाल्यावरच येतील आता ते पण.
हा हा.
तास पूर्ण झाले वरच येतील म्हटलं.
काय म्हणल्या?
टास्क पूर्ण झाल्यावरच येतील म्हटलं.
काय माहिती आता का पैसे आल्यावर येतात ते ऑनलाईन. तुमचे शॅम्पू तुमचे कलर्स पण येणार होते ना?
हो ना काय माहिती ते सोबतच ऑर्डर केलत ना तु?
सोबतच केलं होतं पण वेगवेगळे येणार आहे.
हो का पहिले का येणार आहे मग?
पहिले शॅम्पूस येणार आहे आता आणि मंग ते कलर आणि ते बारा तारखेला येणारेत म्हणतात.
हो का?
हा आता शॅम्पू दाखवतोय तेरा तारखेला येणार म्हणतोय शॅम्पू. घडीच म्हणतात आत्ता येणारे घडीच म्हणतात तेरा तारखेला येणारे असं का बर करतात काय माहिती.
हम्म.
हम्म. काय म्हणतात बाकी?
काय नाय ठीक आहे मजेत सगळं हम्म. आता रिसोडला जायचं एक प्लॅन होता माझा कारण क रिसो सोडलं काय घरात पाणी गळतच येईल.
हो ना जावत लागणार आहे एखाद्या वेळेस जाऊन यायचं कारण की मग ते आपल्या घराची काळजी आपणच घेणार ना नाही तर एखाद्या वेळेस एकदम दुस पडायचा तो पत्रा बित्रा खाली सगळं पूर्ण हे होऊन जायचं ना. कधी पाऊस जास्त येतो कधी कमी येतो तर
हो ना बरोबर आहे.
हम्म आणि ते भिंती पण अशा कच्च्या झाल्यात ना आता त्या ते पडतात आहे त्या भिंती. भिंतींचे पापुत्रे वगैरे हा
आता खूप वर्षापासूनचं घर आहे ना ग ते?
हा खूप जुनं बांधकाम आहे ना ते आता म्हणजे त्याच्यावरती रोड झाला ते हो घर पण एकदम खाली चाललं गेलं ना खूप जुनं बांधकाम आहे ते.
हम्म.
हम्म. तेच ना,
हम्म हम्म.
आणि पाहायचं कधी एखाद्या वेळेस जायचं. कधी मग सगळ्यांची भेट पण होते. तिकडे गेले कि गेले की लोकांची वगैरे, हम्म.
तेचं सगळेजण बोलवतात, पण जाण नाही होत.
हो.
एखाद्या वेळेला चक्कर मारू म्हटलं.
एखादं वेळेस चक्कर मारू. मारायलाच लागणार ना, कारण कि मग. आपल्याशिवाय हाय पण कोणी आणि, लक्ष पण देत नाही आपल्याशिवाय कोणत्या घराकडे. कोण लक्ष देणार आहे लोकं तिला जाऊ दे बाबा त्यांना स्वतःलाच काळजी नाहीत, मग आपण कशाला काळजी करायची त्यांच्या घराची.
लोक कुठपर्यंत काळजी करणार आहेत.
ते लोक कुठपर्यंत काळजी करणार आहे, झाडून झुडून घेऊ शकतात बाबा बाहेरून, पण आता तर ते पण नसतील करत.
नाही कसं दोन तीन दिवस जर, जात असेल कोणी. तर असते, पण दोन तीन दिवसासाठी थोडी आप पण आता किती दिवस झाले, मला इकडे येऊन‌.
बरोबर हो.
हम्म, मध्ये मध्ये चक्कर घातली होती.
ते भाड्यांनीच देऊन टाकायचं नाही तर, ते घर भाड्यांनी नाही का देत तुम्ही.
नाही ना ते, सगळं सामान कुठे ठेवाव मग.
हा.
तो प्रॉब्लेम आहे ना मेन. सामान खूप आहे ना, जाव तर लाग आरे तिकडेच म्हणाव, पण पहावं लागेल आता. हम्म.
हम्म. मग काय झालं?
हम्म काय खरं नाही.
हां.
काही खर नाही म्हणलो.
हो ना.
हो. काय मग बाकी, काय चाललंय.
काही नाही बस मजेत आहे. आता ते, आता आभीच्या लग्नाचा अल्बमच नाही आला अजून. हम्म, त्याने किती दोन तीन वर्ष होतात लग्नाला.
हो ना अजून आलाच नाही ना तो. नाही त्यांनी काहीतरी बहुतेक त्याच काही ते झालं तर, त्यांनी परत रिसेप्शनचे फोटोज मागितले होते.
हा, ते आता अभीला द्यायला वेळ नाही वाटत.
हा, पण मग आता त्याला. चार वेळा फोटोजच दिले. मग किती वेळास फोटो द्यायचे. बरं आपला पण टाइम आहे ना. आपल्याला पण, म्हणजे टाईम नसतोच, कोणत्याच व्यक्तीला. हम्म त्याला एकदा दिलं तर एकदा पण म सांभाळून ठेवले त्यांनी परत परत परत परत मग ते आपल्याला पण बरोबर नाही वाटत ना किती वेळा द्यायचे बाबा याला फोटोज आपण म्हणजे, ह्याला काय नीट नाही ठेवता येते का फोटो.
हो ना.
चुकीची गोष्ट आहे ना, मग ही.
हम्म.
हम्म. जेवला. हम्म काय म्हणता बाकी काय चाललंय.
बाकी काही नाही आता हम्म.
हम्म हम्म हम्म हम्म.
आता माझी सासू पण इकडे आली होती पुण्याला काकू, ज्योती काकू.
हो हम्म आले नाही का घरी हा.
नाही त्यांना म्हटलं होतं या म्ह नंतर तो नंतर आहे तो करताय?
हम्म.
हम्म जाऊ दे आपण खूप बोलवलं आता यथे
ना ते म आ मोकळे झाले ते म आ फिरतात भरपूर इकडे तिकडे हं, नाही तर ते आजींच कराव, लागायचं ना त्यांना.
हं....
हम्म तेच ना, हम्म.
आपण बोलवायचं
हो आपण बोलवायचं काम करायचं ना.
तेच काम होतं केलं मी हम्म, आता दोन तीन वेळा बोले मी या या.
हो मग कयचं एकदम म्हण बोलवायचं आपण म्हणजे बोलवतो पणंदाज त्यांचा प्रश्न राहिला तो यायचं की नाही यायचं ते
हो ना हो.
हम्म. ते वा बा.
बाकी काही नाही मज येत आहे सगळं.
हम्म तेच ना. हे मला ओरडायला लागले म्हण त. त्या सरांना बोलायचं होतं तुला समजलं नाही का ते पैशांचं तेव्हाच बोलायचं होतं. हे ते असं तस. मण म्हणलं मी कस काय बोलणार म्हणलं, ते माणसांचं बोलायचं काम आहे ना.
जाऊ ते काय विषय आता, आता आपण बोलू त्यांना. आता ती बोलतो म्हणे ना श्रद्धा बोलतो म्हणे ना.
बोलली होती म्हणे मी त्यांना त्यांची चार वाजता कॉलेज सुटणार आहे. चार वाजता बोल म्हणली त्यांना
हा.
हम्म हम्म.
बोलेल ती त्यान त्यािच्या नात्यात असेल नाही तर बहुतेक ओळखी
हा ओळखीचे वगैरे असतील ना, तिने पण मागच्या वेळेस तसच केलं होतं ना‌
तिने दिले होते का पैसे भरले होते का मग
अ नाही ती बोलली मला माहिती नाही म्हणे मी नव्हते दिले म्हणे पप्पांचं नाही सांगतात म्हणे पप् दिले असतील तर असे बोलली होती ती पण ता काय माहितीय आता पाहत मग तिला तेच बोलले मी विचारून बघ म्हणलं एकदा तस आहे काय हा. कृष्णा हम्म. ह चालेता बाकीकी
काय नाही बस.
आजकाल असेच करतात लोक.
हा मग आता त्यांचा रिझल्ट आधीच आलेला असेल ना त्यांनी आता बनवून थोडी घेतला अस रिझल्ट पण मग ते मग पैसे जरा से काढायचेच ना काढतीलच ना ते जर असे मग आपल्याला फुकट थोडी
ते कसं असते त्यांची संख्या दाखवायसाठी अबसेंटी जास्त असते. त्यांची संख्या दाखवायसाठी ते अबसेंटी लावणार आहेत का? मग पहिलेच सुरुवातीलाच ते नियोजन लावलेलं असते त्यांनी.
हो ते स्वतःच लिहित असतील पेपर
हा काही ना काही करतच असते.
दाकवत असतील पेपर ते आण मग हे करत असतील.
हो.
हम्म अस हाय तर हम्म काय माहित आता तस काय बहच मस् ह
त जे मि ळते
हो तेच ना.
हम.
छंत बाकी
बाकी काही नाही. आता तर नसगपूरला जाईल मी महालक्ष्मीच्या वेला
हम्म. तिकडच्या महालक्ष्म्या छान आहेत एकदम मस्त आहेत एकदम त्या.
हो का?
नगरच्या हा म्हणजे असं म्हणजे त्यांना तुम्ही